हॅलो.
हा नमस्ते मॅडम बोला.
नमस्कार क काय कसे म्हणतातात काय आहात. कसे आहात तुम्ही कसे आहात. बस एकदम मजेत मजेत मेत. हो तुमच्या इकडे कसं पावसामुळे मु शाळा वगैरे बंद आहे का चालू आहे
मुळात पाऊसच कमी आहे
हो अच्छा
पाऊसच कमी आहे तुमच्या इथे कसा आहे पाऊस
आमच्या इकडे तर खूप पाऊस चालू आहे खूप जास्त हो
मका
एकदम नदी तर नदी अस पूर्ण पाणी काय गावाकडचं. व आता त्याच्यामुळे स्कूल कॉलेज बंद आहे चार दिवस झाले पोरं घरातच आहेत
हम्म मग काय नाही विषय संपला पोरं घरात म्हणजे आपली काम निवांत होणार आतापर्यंत.
हो, निवांत कसले
दिवसभर तेच दिवसभर कामातच आपण निवांत आपलं सगळं चालणार आधी त्यांना बघायचं मग सगळं घरात
हा एक काम संपलं नाही की दुसरं काम रेडी असतं तोपर्यंत संपले की आई परत भूक लागली परत
पोरांच तेच असतं न मी काहीतरी काय बनवावं लागतं मग हचा ऑनलाईन क्लास वगैरे चालू आहेत का ह्या पोनाच्या पावसामुळे काहीच नाही निवांत घरीबसा मग असं पुराचं स्वरूप आलेलं आहे जे ग्राउंड फ्लोअर ला लोक राहतात त्यांच्या घरात पाणी वगैरे गेलायच
नाही आमच्या सोसायटीत तरी नाही गेलं इकडे ते ल लगेच क्लिअर केला म्हणजे साचत फ होक्त पार्किंगला वगैरे पण मग ते लवकर क्रेन वगैरे बोलून मग असं क्लिअर केलं त्याच्यामुळे ते पाणी लगेच गेलं पण तेच ना आता क्लास
बरी आहे नाही तर लोक असे आधीच् जे लोक होते पाऊस जेव्हा यायचं ना क दिवसां दििवस असेच बसून राहायचे त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा आता आहे आ सोय आहे आ पाऊस आलारी नदी तुंब असेल तर ते काही क्लीन के क ते पाणी निघून तरी जात पण आधीच्या लोकना ही सोय नव्हते ना खूप प्रॉब्लेम यायच त्यामुळें डेंगू मलेरिया ह्यासारखे. म्हणजे हे व उत्पन व्हायचे आजार.
हा मच पाणीच असले तर राहत मच्छर होतात. मग ते हे सगळ्या गोष्टीची जास्त चान्सेस राहतात तेच.
नाही आता गव्हर्नमेंट पण काळजी घेतल्यामुळे ते आता चालय सगळं व्यवस्थित पण पिकाची नासाडी खूप व्हाय लागलीय महागाई वाढाय लागले खूप प्रमाणात महागाई वाढाय लागली काय करायचं सगळा दोष शेतकऱ्यांना देत बसायच आपण
ऑनलाईन क्लास नसल्यामुळे काय मुलं रिकाम असतात अभ्यासही करत नाही काही नाही पण म्हणजे नुकसान होतय
हो नुकसान व्हाय लागय पोरांचं ना पावसामुळेळ पण खूप नुकसान व्हाय लागय. खरंच हे दरवर्षी व्हायला लागलंय एका हो हो मग ते स्पीडली घेतात. त्यांना ते अभ्यासक्रम कवर्ह करायच असत हा नाही समजत मग.
कळत नाही कळत काही म्हणजे असं एवढं फार मग लक्ष पण देत नाही नंतर. कारण त्यांना सिलेबस
तास घ्यायला पाहिजेत क् घ प कंट्य अ आता चार पाच दिवस जर त्यांना सुट्या पडल्या पुन्हा अभ्यासाच मूड बनव त्यांना घरात खायचं प्यायचं वातावरण असत पावसामुळे ते ब हे बन मग त्यांना ती सवय लागून जाते पूर्ण शाळेला जायचं म्हणजे कंटाळा येतो
कंटाय तो पण हे कसं तर अजून परमनंट नाही ना एक एक दिवस कि हा आज सुट्टी आहे मग आता उद्याची सुट्टी डिक्लेअर केली मग उद्या सुट्ट असं परमनंट नाही सांगित ना की चार पाच दिवस सुटी तर त्यांनाही म्हणजे स्कूलवाल्यांना पण अ त्यांना ह ना डेली हो व्हॉटसअपला व्हॉट्सअपला येत येस ते त्याच्यामुळे मग की नाही चला मग असं जर चार पाच दिस त्यांच फिक्स असलं तर ते अरेंज करू शकत ता हे एक एक दिुससामध्येध्ये कसं अरेंज करणार
हो हो ते तर आहेच
ह पण मग हे असंही वाटत की अरे म मुलांचा ब्रेक होतोय लिंक तुटते अभ्यास सचिन रोज रोज रात्री मुलाच्या आई उद्या स्कूल आहे का सुट्टी आहे मग सांगा स्कूल आहे तर मग अशेप गुच्चप बसतण
कळणार ते मग
नाही नाही रात्री कळत थोडस लेट नाईट मध्ये वगैरे कळतं बारा वाजे पण कळून जात मग ते कळलं की म अरे हा सुट्टी त्या छान आहे चालू हा असं मग ते हो मग थोडं लवकर कर ठायला लागत बस वगैरे आहे मग बस मध्ये सोडायला जायला लागत जरा ते चालू असतं मग तेच आहे मग थोडं अभ्यासाच लिं तुटले की खप प्रॉब्म होतो
हो खूप प्रॉब्लेम पोराना करावां वाटत नाही आणि कसं पाऊस आल्यामुळेळं ना क्लायमेट चेंज झालेला अस आहे लाईटच घरात कंटिन्यू लावावे लागते अंधार पडल्या आमच्या इथे पाऊस नाहीये पण अंधार आहे लाईट वगैरे चालूच ठे बाबा लागायला लागल्या आम्हाला सुद्धा अंधार हो आहे अंधार आहे तुमच्या इथे मग आमच्यापेक्षा जास्ती तुमच्या इथे पाऊस आहे म्हटल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येत असे नाही इथे पाऊस नाहीे पण अस ढगाव वातावरण आहे खूप मोठं आता पाऊस झालाय किंवा होणार आहे
हा
असं इतकं ढगाळ काळ काळ ढग झालेला आहे आणि अंधार पडलेला आहे इथे
अच्छा नाही इथे पाऊस आहे पण उजड आहे बऱ्यापैकी उजड आहे त्याच्यामुळे संध्या पर्यंत आम्हाला एवढं फार लाईट लावावं लागत नाही सहा सात वाजेपर्यंत चांगलं पण गारठ झालंय थंडीवर वाढली आहे असं झालंय ह त्याच्यामुळे चाललंय त्याच्यामुळे मुलं ते अभ्यास करत नाही त्याच्यामुळे दिवसभरला जाईत बसून राहायचं
आणि दिवसभर पावसामुळे त्यांना घरातच थांबावं लागत बाहेर जाता येत नाही ना आणि मोबाईल बघायचं मग नि माांतं बसून काहीतरी खायलाग्यायचं आपलं नेवत हा मोबाईल काढून घेतलं की टीव्ही कडे वळतात टीव्ही कडून पर्ण खिडकीत बसतात थोडा वेळ पघणार आणि बसणार किती वेळ इकडं तिकडं
म खाण्यामध्ये थोडा टाईमपास असं चालू असते. आणि कस सी बी एस सी आणि आय सी एस सी सिलेबस थोडा वास्ट अस मग ते इतकं म्हणजे नंतर पळवतात ना म त्याच्यासाठी असं वाटत की अरे नाही अस बरोबर बरोबर खूप
खूप नुसकानं होत ते आपल्याला कवर करून घ्यावं लागत. मग तिथं टीचर काही नाही करू शकत हे आपल्यालाच कव्हर करून घ्यावं लागेल ट्युशनचे टीचर किंवा आप आपल्याला बसूनच ते कवर करून घ्यावं लागत लहान असल तर एक एखाद्या वेळेस आपल्याला समजू शकतात त्या सगळ्या गोष्टी पण आ हाय लेवलचे जे पोर आहेत त्यांच आपल्याला नाहीच जमत काहीच जमत नाय. हे त्यांच त्यांनाच करावं लागणार आहे स्कूलमध्ये वगैरे ट्युशन मध्येच ते त्या गोष्टी सगळ्या कव्हर करून घ्याव्या लागतात आणखी
काय मुलं बसत नाही आणि पण आपल्याजवळ
हो नाय बसत सवयच नाय राहिली ना आता आपल्याला पण एवढं असं सवय पण नाही आहे की मोठ मोठ्या मुलांचा आपण घेऊ शकेल किंवा लहान लहानांना त्या पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे घ्या झोपून टाका आपल निवांत अभ्यासच म्हणजे जमणार नाही ना अभ्यास आपल्याला पण अशी थंडी वाजत असेली जाऊ दे एखादी झोप काढू म्हणून आपण पण झोपतो आपल्यासोबत घर झोपतय पूर्ण निवांत उठायचं मग पुन्हा उठलं की चहा वगैरे घ्यायचं. पाऊस चालू झाला की पुन्हा पावसाची मजा करायची जाऊ दे पाऊस येतोय तर एन्जॉय करून घ्या. आमच्या इथे तर पाऊसच नाहीये.
नाही नाही लहान मुलांना कसं म्हनी ट्यूशन पण नाही लावली अजून म्हटलं नाही आपण अजून तो पर्यत शिकवू शकतो मग आप
हा ते तर आहेच आणि आपण जसं शिकवतो तस ट्युशन टीचर पण एवढ केअर नाही करत आणि वेळ आपला जातो त्याला सोडायचं आणायचं तित तुन वैतागून आल्यावर तो घरात अभ्यास करत
बास तेच तेच त्याच्यापेक्षा आपण शिकवलेलं बर ऍटलीस्ट
ते तर आहे अटॅचमेंट पण राहते हो अटॅचमेंट राहते पोरांमध्ये नाही तर नुसतंच पळवा पळवीचे काम स्कूल मधून ये आलं जेवलं आणि लगेच ट्युशनला पळालं तिथून आलं खल्लं पिलं टीव्ही समोर बसलं झोपलं आपल्या म्हणजे अटॅचमेंट पण कमी व्हायला लागलेत. पोरांमुळे ट्यूशन हे मुळातच प्रॉब्लेम आहे. ट्यूशनला खर लावूच नये लहान मुलांना तरी नाय लावाव.
तेच म्हणूनच म्हणजे स्वतः शिकवलं बरं काय आप लक्ष पण राहत मुलांवर आणि मुलांनाही असतं अरे नाही आई बाबांचं लक्ष आहे आपल्याकडे.
आपल्याला कळत की पोराला काय येत काय नाही एखाद काही अडलं तर आप आपण पण ती गोष्ट शोधू शकतो हा हे त्याला येई ना मला पण येईल ना आप पण इकडे तिकडे ट्राय करतो शोधण्याचा प्रयत्न करतो हे पण खरंच खूप गरजेचं आहे. की आपण पोरांना आपणच शिकवावं. कळतं आपलं पोरग कुटवर आहे काय आहे काय येतं त्याला सगळ्या गोष्टी समजतात.
हा आणि जरा मुलांना थोडा धाक पण राहतो ना
हो धाक राहतो आई वडिलांचा हा धाक पाहिजे. एखाद्या वेळेस प अ हे ऑफिसला जातात मिस्टर वगैरे आपले पण आपण घरात हाऊस वाईफ असल तर कंपलसरी आपण पोरांचा अभ्यास घेणं घ्यायला पाहिजे नाही घ्यायलाच पाहिजे हो बरोबर आहे ना.
पुढ जेवढं जमल तेवढं त ऍटलीस्ट घ्यायालाच
तरी घ्यायलाच पाहिजे आणि आपण शिकण्याचा काहीतरी नवीन प्रयत्न करू आपल्याला पण नवीन काहीतरी गोष्टी भेट तील ना शिकण्यासाठी
आणि कसं आपण चौथी पाचवी पर्यंतरी आपण शिकवू शकतो
हो आपण तेवढं एज्युकेटेड आहोत तेवढं करू शकतो मॅथ्स वगैरे सगळं घेऊ शकतो येतो आपण आपल्याला तेवढ तरी येतं पुढच्या गोष्टी आहेत ते हा एखाद्या वेळेस येत सातवी पर्यंत काही सगळ्या गोष्टी इझी आहेत पुढचे थोडं एट स्टॅंडर्ड पासून थोडं
हान नाईन टेन मग थोडसं वाटतं की नाही प्रॉपर कसं आंसर लिहायचं थोडंसं ट्रिक्स कसे मग थोडसं क्लास लावायलाच लागतात मुलं नाही करत मुली मुली कशा सिनसिअरली अभ्यास करतात मुलं थोडस जरा हे कर डव हा डायव्हर्जन जास्त असत मग त्याच्यामुळे मग ते क्लास लावायला थोडस ट्रिक्स वगैरे कळतात मुलांना पण जरा
ते तरर आहेच आणि
कळते कसा पेपर लिहितो
हो मॅथस पण मॅथ सोल्युशन पण असं म्हणजे ते करू शकतात नाहीतर आपल्याला तर त्या गोष्टी जमणार नाही मॅथ्स तर नाही जमणार
नाही नाही माझ पण तसाच प्रॉब्लेम आहे की मॅथ्स त थोडं सायन्स मध्ये पण कि नाही मग जाऊ द्या ह जाव मग तू क्लासला जा व्यवस्थित शिका जरा म्हणजे असं नको की तुम्ही म्हणाय तो मला शिकवला नाही व्यवस्थित म्हणून आमच्या मार्क्स कमी आलं त्यापेक्षा झा टीचर्स
पण आपण एकच विचार करतो आपलं एज्युकेशन असं एवढं नाही झालं पण पोरांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो पोरं पण तशी शिकली पाहिजेत शिकली पाहिज गेली पाहिजे म्हणजे ते स्वतःच्या म्हणजे इंडिपेंडंट पाहिजेत पोर स्वतः कि सकाळी उठायला पाहिजे ट्युशनला ते स्वतःच्या मनाने जायला पाहिजे प्रत्येक वेळेस उठ रे बाबा जा तू स्कूलला जा ट्युशनला जा टिफिनच खाल्ल का नाही ह सगळ्या गोष्टी आता ह दहावीच्या पोरांना आता गरजेच्या नाहीयेत लहान असेपर्यंत ठीक आहे मोठे झालेले पुर ते स्वतः आता सगळं करायला पाहिजे मग आई जर करत असेल तर ते काही उपयोगाच नाही मग ते पोरं स्वतःहून शिकत नसतात आपण त्यांना शिकवतोय उगी जबरदत जा बाबा घरातून तिथून टीचर पाठवते म्हणून घरी आले हे असं पण शिक्षण उपयोगाचं नाहीय
तेच ना चला थँक यू छान म्हटलं बोलून ह हा बरोबर
थँक्यू बाय.